हॅलो.
हा बोला की.
हम्म काही जेवायचं न काय खायचं चालू हाय वाटत.
बिस्किट.
हम्म हम्म.
पोरांनो चहा बिस्की दिलेलो आ आता आल्यावर अन प्लेट मध्ये तसच उतरव, एक एक उरवून ठेवत्यात. ते एकच बिस स्कीट कुठं ठेवायचं समजतच नाही.
आणि मऊ पडतय ते.
हा एकच जात नसल्या सारखं, एकच प्लेट मध्ये ठेवायचं आ?
आ. तास भर गेल तर मऊ पडतंय आओ ते.
होयच की आणि एकच कसं ठेवणार ते.
होय ते पण आहे खर. हा काय करायच, हा हा.
तुमचं झालं क नई चहा पानी? होय तुमचं.
झालं. हे बघा मी आता जेवणाला लागलोय. हम् भात जरा केला मसाले, तुम्ही मसाले भात कस करता? स्पेशल आजी आली म्हणून जाणार म्हणते उद्याला. हम्म तुम्ही कसे करतायसा ओ?
असच कि सिंपल वाला.
हम्म. हम्म हा हम्म हम्म.
आणि बाकीच काय घालायच नाही, हा. लसूण आणि कोथिंबीर पूर्ण चेचून घ्यायचे खलबत लसूण आणि कोथंबीर पूर्ण चेचायच ग्यायच मिक्सरला चेचायचं नाही कधी तर म्हणजे असंच मूड असला तर माझा मला तो भात आवडतोय करून बघ का तर कोलम तांदूळ घ्यायच तेच असतं आमच्यात आणि लसूण आणि कोथंबर चिरायचं आणि तेवढंच तुपचा एक चमचा त्यात फोडणं करायची आणि त्याचा भात करायचा तांदूळ भाजून गरम पाणी घालायचा आणि शिजवून घ्यायचे हा तसा एकदम सिम्पल वाला भात मला आवडत त्याने कोथिंबीरचा फ्लेवर येतो छान हा
मक्तो एकदा प्रयश हम्म करून बघतो एकदा म आमची मम्मी पण कणी अशी करती हम म्हनजे तुम्ही कुठलं तांदूळ वापरता का साध
कोलमचे
कोलमचे हा मम्मी पण आमची कोलमच वापरत्या ते कशी करतेय सांगा जिरा नुसता कडीपता घालत्या आणि तमालपत्र आणि लवंग दालचीन नुसता घालत्या आणि जिरा राईस म्हण करत त्या तेल करून त मस्त लागतोय
हा जास्त मसाला पेक्षा कमी मसाला सु लं छान वाटत म्हणजे कांदा टोमॅटो सगळ मसाला घातलं म्हणजे ते एकदमच तरर जास्तच होतोय मसाला ते नाही एवढं
मनईले काांणार आहे एकच कांदा घालायचा त्यात
त सगळे मसाले घालून त्याला अस धना जिराची पावडर मसाला मसाला भाताची ती
हा ती पावडर आली हम्म लवंग दालचीन ते आणि असतय हा सगळंच येतय नय त्यात
सगळ झाल ते
होय वटाणा शेंगदाणा
कस्त कस्त मोड असेल त्याच्यात लेच गडबड असली किंवा लेज काय खाऊ वाटलं नसलं तर तेवढच सिपल ल वाात करयस अले म्हणजे असं लेच पाहुून आले असेल छान असं करायचं असेल तर मग छ छान मसाला म्हणजे खर असं मूड
ह ह
हा वेळ पण पाहिजे सगळ्याला सगळं जमण हा
ह डाळीची आमटी गिल्ल्या त्याच्यासोबत काय ते चालत मग आणि आता जरा भाकरी करायच्या म्हते
हा हा हा
हम्म ह हजला
आज काल सोमवार आहे आमच्यात चपात्या असतात
आमच सकाळी गेलते म्हणजे तस काय नसत य सगते ना अस ह
आमच्या दर सोमवारी भाकरी नाही करायची चपातीच करायची
मी सकाळची टायमिंग चपाती संध्याकाळचे भाकर हो
आ हा दिवसभर म्हणजे सोमवार हा चपाती ह ज्वारी नसते खायच म्ह
नमस्ते का हम्म हम् तीघडा असल ह तड नाही होतस का ह
सोमवारच महादेवाच उपवास करत नसते तिकडे जास्त असतील र ते सोमवारचं महादेवचं मंदिर नाहे
हा हायत उपवास आमचे सासुबाई पण करते सोमवार.
हा मग त्या दृष्टीने भाकर दोन खात्यात
खात्यात उलट त्यांनी भाजी भाकरीचा निवद देवाला दाखवला कुठली पण भाजी तर पेशल करते त्यासाठी कुठली जरी भाजी केली तरी ती भाजी करत्या.
हा.
आणि भाजी भाकरी दही भात असं निवद दाखवते.
आमच्या सासूबाईं इकडं कोण ज्वारी खात नाही सोमवारचं.
नाही का
हम्म.
आमच्यात खात्यात अव.
काय न कुठं जाईल तिकड म्हणजे असं थोड्या थोड्या पद्धती बदलतात देवाचं.
हा प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी रित वेगळी त आहेच खरां
होय उपवासाला झाला की जिरं ते असं मसाल्याचे पदार्थ चालले आणि आमच्याकड काही चालत नाही.
हो हम्म. अ गाव बदलतील तशा पद्धती बदल जात सगळं
पण तस सगळं देवाला जवळ चालते.
काय म्हणलासा?
तसं सगळं देवापाशी सगळं चालतेय म्हटल.
हा देवापशी सगळं चालतंयस सोडा. खरं प्रता आपण पाडल्या आहे त्या. त्या ठेवते हम्म आता त्याला कानात बैठल्यायचा मासा येते.
होय मासाय
म
पण मासातून खायच नाही मालकरी लोकां काय खात नाही नॉनव्हेज काय खायच नाही हम्म.
जवळ घेत नाही खाणाऱ्याला
म का ग
आपल्या किती तरी दिवाईत अस नॉनव्हेज नाानविश शिवाय उ दे न य
होयच की.
हम्म.
माझ्या सोपास असला की आमच्या
हम्म.
आमच्या इकडं सर्रास कोण म्हणजे आ सासूबाई चोपत असते त्याच्यामुळेच आम सगळ्या इकडे सगळे त्या दिवशी नाहीन चपाती खातात
करत्यात का? हा हा. अं आम्ही भाकरी करतोय भाकरी भाजी भाजी करतोय भाजीचा निवद दाखवायला.
तुमच्याकडे जिर तिळ अस आम्ही उपसा पापड करतो ना बटाट शाबू बटाटाच्या त्यात पण जिर तेन घालत नाही. ते उपवासाायला चालत नाहीत म्हणून.
जिर चालत नाही.
हा नाही जिरो तील नाही चालत.
तिळ नाही सोडा घालीत. शाबूच्या पापडातनी जिर हा नाही जिर कशा घालतो.
घालतात हो एकजण जीरे घालत्यात.
आम्ही पण नाही खर? हंडी पापड्यात घालततोय.
हंडीपापड हा हंडीपापड काय तांदळाचे असत य सोडा त्याला चालतय मी यावर्षी एक नवीन पापड ट्राय केलाय. हो. ये हंग्या. अ ते सांगते काय?
हा.
कुठे चालास? आमु कड लवकर ये लवकर ये हॅलो.
हा. सांगा की. कशाच. मला नाही सांडगं कराय येत मी कधी सांडग ना.
उपवासाच म्हणजे असं वेगळं तेन काय कधी करत नाय.
अ. अबघा म्हणजे कसं हेज बटाट्याच चिप्सच तेवढं करतोय बाकीच सासुबाई करत्यात मला काही येत नाही करता.
म्हणजे असं काळे बीळे पडत्यात.
म नाही. मी कधी ट्रायच केलो नाही त्याच करत्याता ना.
बटाट्याचे चिप्स पण.
हा बटाटे चिप्स तेवढं करतोय.
हा मग तेच की तुम्ही कसं करताय म्हंटलं?
ते व्हा असं पातळ पातळ किसवुन घेत्य त्याला काही ह्या ज्यात नुसता ते शिजवून शिजवूनच घेतोय आपण त्या पद्धतीतच म्हणताय ना तुम्ही?
हा
पुडखार घालून.
चक्त्या पाडुन हो बटाट्याच. वे
हा चक्त्या पाडून उसळत्या. पाण्यात असं पाणी उसळायला ठेवतय. आणि मीठ पापूड खार घालून नुसता त्यातनं असं वाफळून काढताय की काे उकळी आणून.
बर
तेवढंच मग तुम्ही कसे करता? ए काय
आम्ही काय करतोय माहितीयं का म्हणजे एकदम पाच किलो बटाट्याच म्हणजे असं दोन वेळा करतोय किलू करायचं असतात दरवर्षी मग पाच पाच किलोच अस दोन वेळा करतो म्हणजे ते वाळतं घालायला पण असं एक एक घालायचं असतं नाही जागा पुरत नाही म्हणून पाच पाच किलोच करते मग मोठे मोठे स्वच्छ बटाटे घेऊन धुवन धुवून घेतोय मग उद्या करायचं म्हंटल्यावर आज रात्रीच काय करतोय त्याला किसून म्हणजे बटाट्याचे वेपर्स पाडून पाण्यात तुरटीचं तुरटी फिरवायची पाण्यात जास्त असं टप भरून घिवून तुरटी फिरवतोय आणि त्या पाण्यात रात्रभर ठेवतोय ते चिप्स आणि सका उठून ना फक्त आदन ठेवायचं मोठ्या पातेल्यात आणि शिजवून मीठ टाकून पाण्यात शिजवायचं त्यात काय तुरटी बिरटी फिरवायचं नाय पापड खार पण त्याच्यामुळे लालसर पडतयं म्हण ते आणि हां मीठ ते टकायचं आणि ते आणि शिजवून घेतो आणि घालतोय उन्हात देऊन रात्रभर ठेवल्या मुळं काय होतय बटाट्याचं पूर्ण ते असं स्टार्च असतय नई आपण मग आमटीला पण चिरताना कसं पाण्यात ठेवतो बटाटा हा तस निघून जातयं आणि असा बटाटा कडक हुतूय एकदमचं असं मऊ मऊ असे बघा बटाटे ते व्यवस्थित कडक होतात
हा खरं ते शिजत असल लगीच मग पाण्यात उसळत टाकल्यावर
शिजतयं की होय लक्ष देऊन शिजवायचं एक दोन मिनिटं फक्त एक दोन मिनिटच फक्त फक्त काय ते आपलं नखं घुसेल अस तो बघायचं आणि वाळत घालायच ओ
मलेज का हा थांबा